तुला काय चालूये?
काय नि वा. अर तो गेम खेळून जाईल, हा. नाही मी नाही त्याच्या आबानतो.
हाव काय त्याला म्हणा फक्त दहा मिनिटाची गोष्ट आहे म्हणा. हा आणि सकाळच्या पण तिचे पण दहा राहिले आहेत का अजून?
हो संध्याकाळचे येती, संध्याकाळ, हे बघ त्यो काकाचा फोन आलता.
हा ना माझी वीस बाकी आहे, दहाच झाली माझी कंप्लीट.
मग तुम्ही केले नाही ना?
नाही ना केले. ये एका बईला केला होता ते बाई म्हणे मी बहीर गावले आहे. म्हणे समजत नाही का म्हणे इतके कॉल करतात आहे अशी बाई. मग कोणालाच करू नये ओळखीच्याच बायाले.
नाही आम्हाल मी तसं नाही केलं, मी थ त्याचे कॉल आले की नाही.
हम्म हम्म हम्म हम्म.
मला, याचे, ज्याचे कळायला तेलेच केलं. मी.
हा. मग, त्याच्या आता ते सुनीता आगे तेन करून पाहिल. तुम्ही आता द्यायची माझ्याकडून झालं हा. हा. तेची दोन बाकी आहेत माझ्याला म्हणजे तेले दोन होन जादा म्हणजे पंधरा असंच होतात, मला कंम्लिट आणि पंधराच आहेत.
ते सौंदळ्याची बाई आहे तिले ही लावला चालते तेही करते का ज्याचे मला नंबरान मी तेले नंबर दिले मंग ज्याचे मला कॉल आले तेले देऊन गेले मी नंबर.
हा ना नाही बरोबर तुमचे झाले का? मग कंम्प्लीट.
मले झाले कंप्लीट, तेला आले का.
काय?
गेले पैसे आले म्हणून.
हम्म. नाही आले. नाही वाटते अजून.
नाही ग.
नाही. आता उद्याची शेवटच्या तारीख, नंतर टास्क कम्प्लीट करायचे.
होवू काय? माझे एकशे, एकशे छप्पन रुपये. आले माझ्या याच्यावर.
हावू का? मग
ह बाकीचे हिला आले, आम्ही आम्ही त्या दिवशीच केले ना लवकर नाही केला ना.
हा मग तुमचे पूर्ण सगळे कॉल व्यवस्थित झाले आहे ना?
हा. एकदम एकजण. हो. एकदम खाली गेले. खाली म्हणजे कोणी? काट काटून टाकते. आवाज नव्हता येत त्याच्यात.
माझे दोन डायेक्ट झिरो सेकंड वर संपलं. सुनीता हाके न उचललीस नाही त्या बाईंना.
नाही. मग, डायरेक्टी लावायचा नाही. कॉल करून लावाय
डायरेक्ट अर त्या बैला मी कॉल करूनला ह करा म्हणे मी तशीच आहे म्हणे केला तर बहीण लवकर. उचलेच नाही फ्री म्हणजे की तशीच चालले गेली. मग दोन कॉल म्हणजे? दहा पैकी दोन तसेच गेले आता.
त उचललावी की मग कोणी बोललाही नाही चालते, मी तर तुम्हा तसच म्हणत होती तेल तर म्हटलं हो त म्हटले असं म्हणा. की ट्युशन घेताय की नाही. त्या ट्युशन नी आमचा कॉल दहा मिनिटं चालू ठेवत जा.
मग. मी. म. अरे! मग, अरे मी त्याचे रिसीव्ह केले दोन मग दोन कॉल रिसीव्ह केले. त्यांचे, त्यांचे झाले व्यवस्थित. दहा, दहा मिनिटं आणि माझे जेव्हा मग. केलं की नाही वेट तर, त्याच्या दोन्ही कॉल माझे झिरो वरच चालले गेले. सगळेच सगळे. आता तसच करुयात, आता एक चार पाच कॉल आहेत, तु मी त्यांना म्हणला किन. बोलू नका. पाच, सहा मिनिटच बोला. पाच मिनिट खालीच जाऊ द्या. म्हणे.
आम्ही तसचं केलं, आवाज नव्हता येत. तर.
हा. आणि तसच कराय लागते. ना ते खंडेराव. त्यांनी पाच वेळा करून जाते म्हणजे माझी दहा.
परी म्हणतेय, हो वारक्याची.
काय? माहीत कोणत्या? गावची बी मला वारकरचीच आहे वाटते. कारण की त्या वि विद्याताईने मला पाठवलेला आहे नंबर आता. विद्याताईच्या कडे, दोन कॉल बाकी आहेत माझे. त्यांचे झाले वाटते. विद्याताईचे कम्प्लीट.
हम्म हम्म, नाही झालेले नाही.
हम्म. नाही काय?
हम्म. हम्म.
माझे काय माहित? कधी? होतात बी कंम्प्लीट आता. झाले तेवढे झाले. मी काही टेन्शन घेत नाही. बाई आता कायच? कर काय? कायच? करू.
ट्युशन आता उद्या शिलाई ना.
हा. आता आज सुट्टी उद्या घेऊ आता. उद्या कशाला घेऊ? अरे! मी गावाला गेली होती, म्हणून बंद केलं. मी.
हो काय?
हम्म तेले काहीच नाही. आले न नाही, बाकी चे न मेसेजेस नाही, पाहिला त्याच्यात. ती नवीन नाही आली. मग, त्याले काहीच माहीत नाही. मग, म्हटलं तसं वापस पाठवून चांगलं नाही वाटत. तर मग, त्यानी सांगितलं ब हा हा. होमवर्क करू नका म्हटलं. मी सोमवारला चेक करीन म्हटलं.
हमं नाही हे म्हणे, आम्ही पाहिला हवा पाहिला म्हणे. मेसेज पाहिला म्हटले. म गेला आणि मग कोरगा मग तो म्हणे आमची ते किटली या वाल्याची कलर देस.
नाही. शिकवलं कोणालाच? नाही मी. डायरेक्ट होमवर्क देऊन दिेला. घरी जा म्हटलं.
आणि ते त्रिकोण आमचे. बाबा म्हणत होते गजेंद्रव म्हण कि ट्युशन आहे पटेल आहे.
नाही नाही ते आ नाही नाही आलते ते, आले होते एक वरी पूर्ण पट ते येऊ दिले पहिले सगळ्यां म एकाकाला सांगितलं सगळ्यां पहि जमा केलं मग पहिले. हे दिलं की बा आता तुम्ही घरी जा म्हटलं मला काम आहे, थोडंस तर ठीक आहे म्हणे तू चल म्हणे. असं येऊन मग देईल, तेव्हाच तेव्हा वापस पाठून चांगला नाही वाटत ना.
हम्म
हम्म आता समरपासून रेगुलर चालू.
काहल?
ह ते शाळे ते थोडी ग शाळे ते थोडी गडब थोड नवीन नवीन डमशनले खं माझा गावाजाची पूणशी बँड बाजून गेली पूर्ण
हाव ना हेहे.
हम्म हम आता आता आहे अजून एक महिना आहेच टेंशन डोक्याला जास्त.
कोणचा वर्ग आहे मग तुम्हाले? के जी टू कि नर्सरी?
केजी टूच हाय माझ्याकडे.
हो क्या?
पायन आता समजा जे एवढे येथले आहेत की नाही लेकर सगळथे समजा तुमचा पिऊष झाला. तो हागिचा झाला आणि ते तो. त अमोल बघेच मुलगा आहे की भ दुसऱ्या वर्गात आहे नव्ह तो, हो त्याले. त्याले कहीच नाही येत बाई म्हटलं, तर त्याला कोणत्या शाळेत टा सवकार म त मुलगा? मागच्या व आला त ट्युशनली. पंधरा दिवस ट्युशन घे आलास नाही. आता तुम्ही सांगा एकदम मी पुस्तकातलं कस का शिकवणार? त्याचा बेसिक पास कच्चा आहे.
हा
समोर काय करू मग मी शिकून? ते तुम्ही शिकवत के त्याबद्दल समजलच नाही तर काय करू मी शिकून?
हम्म
त्याला काहीच नाही, त्या म्हटलं कार तुझ स्पेलिंग कुठपर्यंत पाठ आहे आता आ आपले कसे पहिली ते तिसरी त्याची एके एक दोनशे येईल कोणतीही संख्या सांगा मराठी अक्षरात लिहील. टाकतात, अक्षरातले अंकात लिहून दाखवतात मग आता त्या तर यायलेच. पहिलीतून तून दुसऱ्या वर्गात हाय तो.
हा
नाही म्हणे टीचर मला फक्त वन टू टेन पण स्पेलिंग काय तर म्हणे बाकीचे काहीच येत नाही म्हणे मला म्ह घेरे बावा म्हटलं.
हो आता तिकडे त्याच्यात लक्ष देतात तिकडे लेतात असं हाय.
नय ना तेवढं.
त नतील हा हे मणतही नसतील ना! आता कसं आहे आता? म्हणून बी काही नाही, आता हे शाळेतली याची मॅडम आहे की नाही ज्याचे सध्या ती तिकडे लक्ष देते जाईल. न पियुष च्या बाबांना जरी तरी टाकेला ग्रुप की जे पण तुम्ही फड्यावर लिहून देता. ते आम्हाला ग्रुप व टाकत जा, म्हणजे आम्हाला शिकवल्या तरी जाईन पद्धशीर. मॅड त्या मॅडम करणार नाही घेतलं, म्हणजे आम्हाला समजत नाही मगी आता कोणचच. प यायले समजत नाही काय शिकवलं बा काय
नाही बरोबर आहे प एक तर आता कस जशी आता तिसरी म्हणजे पायाच पक्का होऊन राहिला. त्याचा तिसरी, चौथी, पाचवी. हो आता त्यांच्याच नाही.
हाव
ते घ्या मग ते आता को लिला मग ते चुकीच येते मॅडम. मग असं आहे ना मामाच्या मुळं. पाहिजे नाही कि बा आता कोणंत सांगायचं हा म्हणती हे सांगितलं. ते म्हणजे समजत नाही ना.
आता ते ट्युशनला हाय तर आम्हाला ते ट्युशनलापण मी विचारू शकते समजते. मग त्याला शाळेतलेही एक खट्टा दोन तीन विषयातलं
हाव ना आता पहिले तरी समजा मी एवढं हे केलं नव्हतं. तर आता मी मलाही समज आता मी जे शिक स्कूलमध्ये जे हे शिकवतो की नाही, फळ्यावरचा पहिले फोटो काढतो आणि तोच मग जेव्हा मुलं घरी जातात की नाही, तेव्हा त्यांच्या जवळ म्हणजे ग्रुपवर पाठवून देतो, म्हणजे जेणेकरून तेवढ्यांनाच त्याचे आई बाप पाहतील तरी बाई नेमकं काय शिक बोला मॅडमनं होमवर्क काय दिलं पण होमवर्कही देते, दोन्ही काम करून घेत.
नाही माहिती आहे मॅडमला आम्ही तेच म्हटलं. की फळ्यावर लावलं का तुम्ही सांगता, काय मग आम्ही घरी घेतो.
हाव मग तसे मग तेवढं माहित पडते ना लेकराला काय शिकून राहिल बा काही नाही आपण समज. एखाद्या वरती आपणही होऊ शक काही गेममध्ये यूज घेते. तर आता लेकरं
मारतात की नाय मग ईलेओटी ह मुल मग करावंच लागेल ना. करतही नाही
तुम्ही तर असं म्हणुच नका. आता जेवढे कॉन्हेटची लेकरं जायालेत की नाहीत पहिल्या, दुसऱ्या, तिसरं काय का ते टॉपच आहेत. म्हटलं कोणीच असं मागे नाहीये मग.
हाव ना मग.
आता समजा ट्युश ट्यूशनची समजा ना घरचीनं थोडंस द्यायची. आई बाबांनी लक्ष दिलं बघ ना आम्ही सुद्धा शाळेत शिकवू शकतो. आहेत.
हा हा.
ते सगळी लेकरं हुशार आहे, एकही त्यातलं असं मागे नाहीये. आता तुमच्या पियुष चंबी अक्षरही सांगाय तर येत
ते येते मग. ते होमवर्क नाही करत की नाही त्याच्यान मग काही त्यांना करत नाही मग
हा ना, आता त्याच्यात छोटे छोटे शब्दबी वाचून घेतले की नाही तेला बरोबर वाचता येत्यात. अ हे म्हणजे तेले आहेचच या वर्षी.
ही मॅडम मध्ये खळखळच वाचता आलं पाहिजे. ज्याचं ज्याचं तोत्र बोलणं येतं
तसं नाही खळखळ त्या मग तेच ना, त्याला वाचता येतंय बरं पण तो आरामशीर वाच नाही तर तो हुशार आहे तो.
आता दगड आहे, दगडले गोटा म्हणते त्याला ददड म्हणते. तो म्हणतो दगड म्हणता नाही येत. मग तो एक शब्द त्यातला त्याच्या मतान करून टाकतो तो. अ ते दगड ते दगडच म्हणायचा. जो समजून घेते, तो समजून घेती.
त्याले त्याले सांगायचं, म्हणा बाबू तुले कोणी काही म्हणू म्हणा. जस तुला वाचता येतंय, तसच वाच. चाच ना तुला पूर्ण वाचता येतंय, कोणी हसू की कोणी काही करू म्हणा.
सांगितलं त्याले. तरी ण मॅडम दगड दगडच्या ठिकाणी गोटा. मग मग ते दगड त्याले माहितीये आपला हा शब्द चुकती.
हाव नाही. त्याचं थोडेसे तोत्रे बोल पडतात की नाही म्हणून, नाही तर तो हुशार आहे.
तरी आता त आता आता सांगून रायला. मागच्या वर्षी तर कहीच नाही करी. आता आता सांगते की हे शिकवलं ते शिकवलं. आता होमवर्क कराच लागते, नाहीतर मग मॅडम कल्ला करतील. याची स्पेलिंग पाठ घेतात ते दुसऱ्या दिवशी.
हाव आता दिलेले आहेत का मी त्याला ते तीन अक्षरी शब्दात त्याचे आय आणि ऍट अँडसारखे वाचा बुवा आणि लिहा म्हणून.
हा हा तेवढ्यानं तो परत जाईन, मग त्याला म्हणता म्हणे मधी मॅडम आपण मला त्याले पाठ करतो म्हटले, मले येतात असलं वि चालतय म्हणून इथं पाठवली.
हम्म हम्म, नाही आहेत छोटे छोटे पाच शब्द पाठ आहेत, त्याचे सांगतात त्या त्या दिवशी. मी लिहून दिलं की नाही म्हंटल पाठ करून आण जा तर हो‌ म्हंटला टीचर लागु उच्चार नाही पण तसेच पाठ करून आणलं स्पेलिंग आणि समोरचं त्याच हो म्हणे टीचरांनी
त्याच्या उच्चार सहित ते सगळं लिहून देत जा, मग कस पाठ केल्या करते तो मग. मग आपला सामने
नाही. हो दिल्लीहून गेल ते मागनं.
हा लिहून देता देता ते वाचते मग, तू शब्द या शब्दाला काय म्हणतात आणि त्याचा अर्थ.
हाव द्याय लागता हो. बाकी काय अजून, जेवण झालं की बाकी आहे?
नाही जेवण झालं, तुमचा आवाज बसला वाटते.
हा ना हे लेकरले कसं करू, आवाजाची पूर्ण बँड वाजली. लेकराला बाई चूप नाही राहाय लागत आहे. व शळेत गेली की कॉन्हेंटची लेकरं जाईला माझ्यासारखं सांभाळायला लाग नाही एखांदा लेकूर लयच लढते एखांदा लेकूर जास्त हे करते.
हम्म नाही दामदार मॅडम कुठले मग?
त्या धामदर मॅडम काही घरीच असता. आलत्या त्या शाळेत. येतो म्हणतात आता बई एकदम या पोरीला मनाातून कसं काय काढला जाईल?
हम्म हम्म नाही मग तिकडे कुठे गेलते ते सोडली ते शाळा की काय?
नाही नाही ते प्रशिक्षण होतं ना युवा प्रशिक्षणार्थी योजना होती नव्हं ते ताई सहा महिन्यासाठी?
हां.
ह त्याच्या थ्रू गेल्या होत मग ते त्याच्या त्याचा नंबर म्हणजे त्याने कागदपत्र केलं होतं, त्याचा नंबर लागला होता त्याच्यात. पण मग ते सहा महिने केलं, मग सहा महिन्यानंतर परत त्यांना सहा महिने वाढवून घेतलं, मग अशी एक वर्ष झालं.
हा.
मग आता एका वर्षासाठी मग आता हे पोरगी आता हिच लग्न होऊन हि तर जाणारच आहे. कि नाही एका वर्षाची गोष्ट आहे समजा आता. मग चला आपच मग पाहिलं तेन काय काय सर पाहतीन बाई आपल्या ते काय.
हाव.
हम्म.
प्रिनसिपल को
हम्म प्रिन्सिपल हे खेळाडी सर आहेत ना वडतकार सर सर सगळं.
हाव काय? आता ते गेली?
हा ते सर गेले. बाकी कॉन्व्हेटचं सगळ माझ्या हाती आहे, पण मग वरचं त्याचे ते ऑर्डर त्याच्यात द्यायचे काय आहे काही नाही. आपण काय करू शक तर काही नाही. बाकी सगळं माझ्याकडे आहे, मग ऍडमिशन आहे ते पाहू आता काय हाय काय.
हा.
बरं ठीक आहे, मग झाले दहा मिनट.
दहा मिनटे झाले. बर ते लाव जा मग लावसान तर.
हा मी वाटलं तुम्हाला अजून परतलं करीन, माझ्याकडे अजून तुमचे तीन कॉल बाकी आहे. हो मग संध्याकाळीच तुला सांगते एका मागो माग लावीन वाटलंस तर, बोल जा ना कसं चालू ठेव जा.
बर
हाव ठीक आहे.